हॅलो
हा आवाज येतोय ना
बोल ना हो ब बोल बोल येतोय.
अगं आमच्या इथं ना रात्री इतका आवाज येत होता ना त्या आवाजामुळे कानात नुसतं कस तरी व्हायला लागलं मला
ह
म्हणजे एवढा ध्वनी प्रदूषण झालंय. आणि अग ते म्हणजे एवढे इथं क्लब हाऊस वगैरे जवळ आहे ना आमचं तर काही कार्य कार्यक्रम असला ना की एवढे मोठे डी जे वगैरे लावतात. ते लावतात आता लोकांना एवढं सांगून पण म्हणजे म्हणत नाही का ते मर्यादा पाडत नाहीत. पोलिसांनी दिलेल्या वगैरे काही गाईडलाईन्स आहेत ते फॉ फॉलो करत नाहीत. त्याच्यामुळे नुसं कानांना त्रास वगैरे होतो. असं प्रदूषण म्हटलं तर म्हणजे भरपूर वाढतंय जसं ध्वनी प्रदूषण म्हटलं वाई प्रदर्शन
बरोबर म्हणजे प्रदूषण काय आता होतच चाले ग सगळीकडेच प्रदूषण आहेच कुठे नाही सांग. आता पावसाळ्याचे दिवस पण सुर म्हणजे असं फेरावर असतं अ ज्या दिवशी आडाचं पाणी येत ते स्वच्छ असत. कारण ते त येत असतो त्या पाण्याचा कारण इतकं दूषित पाणी असतं कारण आता काय? ते घटणी सगळं त्या नदीलाच मिक्स होत. आणि कारखान्यात पण पाणी सगळं मिक्स नदीमध्ये होत. म्हणजे धरणापासून ते खाली गावांपर्यंत येणाऱ्या नदीला पाणी सगळं पाणी कडून आणि त्याच्यामुं पण कणी पाण्याचं इतकं प्रदूषण व्हा अक्षरशः पाणी पिऊ वाटत नाही आणि वास पण खूप येतो. आणि औषध पण टाकतात त्याच्या त्यामागून ते पाणी पिऊ पण वाटत आणि आजारना निमंत्रण होतं सर्ग ताप खोकला यांसारखे आजार पण व्हायला लागलेत आत
हो नक्कीच आता आणि पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे म्हणजे पाणी वगैरे याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण आता आमच्या शहरातला राहायचं म्ह म्हणजे कारखान्याच पाणी वगैरे सगळं ते नदीमध्ये सोडतात वगैरे त्याच्यामुळे ते भरपूर प्रदर्शण आणि सगळ्यांच्या घरी म्हणजे जवळ जवळ फिल्टर तर आहेच अरो बसवला आहे सगळ्यांनी पण तरी पण ते पाणी प्यायचं म्हणजे त्याला काही चवच लागत नाही म्हणजे एवढं प्रदूषण वगैरे वाढलेलं आहे. पाण्याचा वगैरे आणि दुसर वायुच म्हटलं तर हे बघ गाड्या वगैरे आम्ही शहरात राहतो त्याच्यामुळे आम्हाला जास्त ते जाणवत. कारण गाड्यांची धूर वगैरे सतत येत राहतात आणि दुसरं म्हणजे बांधकाम वगैरे चालू आहे. सतत त्यांचा, बांधकामाचा पण आवाज येतो,, परत ते सिमेंट वगैरे ओढत राहत सारखं म्हणजे घरात पण इतकी धूळ वगैरे साचते ना,, तर असं वाटतं की कधी, कधी गावाकडे राहिलेलं बरं,,, म्हणजे गावातऽ तरी आपण म्हणतो काही, एवढा प्रदूषणाचा प्रभाव नसतो,, काय म्हणशील तू?
तसं काय नाही आहे,, गावामध्ये पण असतं आता, गणपतीच सीझन सुरू झालं नाऽ आता सो चाहूल लागलीच आहे,, मग इतक्या मोठऽ मोठ्या प्रमाणात डॉलबी वगैरे लावले जातात,, कारण शहरामध्ये त्यांना बंदी असल्यामुळे,, गावामध्येऽ इतकी पण बंदी नाही,, रात्री दहा वाजेपर्यंतऽ अ डॉलबी लावण्यासाठी मुदत दिली आहे,, पोलिसांनी त्यामुळे पण खूप आवाज होत,, हे कर्कश आवाज सोडतात डॉल्फीचा,, त्यामुळ काय होत म्हणजे गरोदर माता असल, तिलाऽ किंवा हार्ट अटॅकचे पेशंट असतील,, त्यांना खूप त्रास होतो,, अशा खूप अशाऽ केसेस झाले आहेत. कि एवढा डॉलबीचा आवाज ज्या दिवशी गणपती जातात, विसर्जन असतं, त्या दिवशी इतका डॉलबीचा आवज असं प्रमाण पण वाढले आणि खूप काही लोक पण एक्स अ वारलीत पण ना आवाजाने फक्त असं पण हो झाले.
हो, हो ते तर आहेच. प्रदूषण, ध्वनी प्रदूषणचा, जास्तच प्रभाव होतो ग. आणि पण पाणी पण आधी बघ गावाकडे पण म्हणजे आपण लहान होतो तेव्हा म्हणजे असं विहीरीचं पाणी वगैरे डायरेक्ट प्यायचो नाही का, घरी आल्यावर म्हणजे न गाळून ते पाणी प्यायचं,, पण आता गावाकडे पण तसं राहिलेलं नाहीे बघ. गावाकडे पण विहिरीचऽ पण असत कारण रासायनिक वगैरे खत वगैरे आहेत, त्याच्यामुळे ते सगळं मिक्स होऊन वगैरे पाणी येतं. तर मला वाटतं आपण आधी जे होत हा,, तुझा येतोय मला तर हा तर असं गावात पण आधीच सारखं राहिलेलं नाही म्हटलं,, आता गावात पण आधी शेती पण कशी सेंद्रिय वगैरे करायचे, पण हे आता सगळंऽ हे केमिकल वगैरे टाकून,, ते टाकून भाजीऽ ला वगैरे पण तसा पिकवला जातो,, बरोबर की नाही,, आणि ते आपल्या शरीराला घातक असतात. आज, आज जर बघितलं आपण तर एवढे आजार वाढताय, ते याच्यामुळेच हे प्रदूषण वगैरे वाढलंय, पाण्यात काही पण मिसळतात, किंवा कशात काही भेस भेसळ वगैरे निर्माण झालेली. त्याच्यामुळे मला वाटतं,, हे आळा घालण्यासाठी तर मला तर काहीतरी उपाययोजना सरकारने करायला पाहिजे,, जसं की आता मोदी सरकारने बघ सांगितलेलं आहे की,, इलेक्ट्रिक गाड्या वगैरे रवात करा त्यावर काही सबसिटि वगैरे पण दिली जाते,, जे त्या वा प्रदूषण होणार नाही.
अगदीच बरोबर आहे. अ कारण सगळीकडे हे प्रदूषण होत आहे आता,, कारखान्यांचा विचार केला आमच्या भागामध्येऽ अ म्हणजे शेतकरी वर्ग जास्त आहे, आणि सगळे लोक अऽ आणि काय होत कारखान्याचा जो धूर आहे तो, चिमणी वाटे अ, वरती आकाशात सोडला जातो,, त्यामुळे अ आकाशातले, म्हणजे प्रदूषण होत हवेचं. त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट पक्ष्यांवरती, कावळे,, चिमणी,, त्या ह्या परिसरात त्यांचं प्रमाण कमी आहे,, कारण त्याच्या, त्याच्यातून कार्बन डाय ऑक्साइड बाहेर पडला जातो, वायू बाहेर पडला जातो, त्यामुळे काय होतं त्यांच्या जीवास धोका निर्माण होतो त्यामुळे पण म्हणजे अ हे होतं पक्षी म्हणजे पक्ष्यांचं प्रमाण पण कमी झाले. आणि त्या जिथं घ म्हणजे कारखाना आहे त्या एरियामध्ये एक ते दोन किलोमीटर अंतरावरती पण आपल्याला वाहतुकीच प्रवास करताना पण इतकं घाण वाटतं इतका वास येत असतो. अक्षरशः नको वाटतं त्या एरियामध्ये जातर असतो त्यावेला मग इथून प्रवास करायला नको. इतका वास येतो तिथून
हो बरोबर जसं तू म्हटले आता मागे बघ कुठल्या तरी भागात मी बीड जिल्ह्यातच होतो वाटत ते बीड जिल्ह्यात त्या गावाच्या पाण्यात कारखान्याच पाणी सोडलं जात होतं ना तर अक्षरशः त्या लोकांच्या त्वचेला म्हणजे त्वचा रोग जसा असतो ना, तसं त्यांना त्रास व्हायला लागला केस त्यांची गळायला लागली म्हणजे असं. टी व्ही ला बातमी वगैरे पण आली होती. म्हणजे इतकं हे जे फॅक्टरीवाले आहेत त्यांना म्हणजे व्यवस्थित सोय सुविधा व्हायला पाहिजे ते पाणी फॅक् व्यवस्थित कुठ तरी त्याची विल्हेवाट लावायला पाहिजे,,, जेणेकरून म्हणजे लोकांनाऽ लोकांना त्रास होतो तर होत,, तर प्राण्यांना पण जसं तू आता म्हटली तसं प्राण्यांच्या जीवालाऽ पण तो धोका असतो,, म्हणजेऽ
म्हणजे आता नदी नाले यांच्या वाटे तरी पाण्याचं प्रदूषण हे होतच असतं, तसच अ आता मी म्हटलं जसं, कारखान्यातून वायू बाहेर पडून पण पक्ष्यांचं प्रदूषण होत असत,, म्हणजे पक्ष्यांना हानिकारकच आहे, तस तर म्हणजे, मृदा म्हणजे मातीचं पण अ म्हणजे प्रदूषण होत असत मातीमध्ये आपण खूप प्रकारचे रासायन ते त्यामुळे पण प्रदूषण होत असत कारण आपल्या म पण मुल म्हणजे मातीची प माती परीक्षण पण केलं जातं. जरा. ऊस जर वगैरे लावायच असेल तर त्याचं परीक्षण करतात जर सुपीक जमीन असेल तरच लावतात नाही तर, नाही लावत ते दर पाच वर्षांनी तर आमच्या भागात माती परीक्षण करतात त्यामुळे मातीची पण सुपीकता आता जास्त टिकून नाही राहिली आणि सोसाट्याचा वारा वगैरे ते आला तरी पण माती म्हणजे माती वगैरे उडून जाऊन दगडेच राहतात त्यामुळे मातीचं पण थोडंफार प्रदूषण होतं असं मला वाटतं.
जस तू आता मातीचं सांगितल आता मी आमच्या इथलं सांगतेय आम्ही झाडं वगैरे लावतो ना गॅलरीत वगैरे तर ते म्हणजे आजूबाजूचं धूर कारण ते दूळ म्हणजे अशी साधी माती नसते तिथ त्याच्यात सिमेंट वगरे सगळं असत अक्षरशः त्या धुळीमुळे आमची झाडं असे म्हणजे त्यांना खतपाणी घालून पण ते असे पोसले जात नाही किंवा त्यांच्यावर असं काहीतरी किडी वगैरे लागते आणि ते असं धूळ बसून ते पान सगळे असे गळून पडतात.
होल. मुलं पाचवी सातवी झालं तरी पण आता अ गाड्या चालवायला शिकलेल्या आहेत आणि त्यामु ळ काय होतं सांगा. अ गाड्या वगैरे घेऊन जाऊन पण त्यांना रेसिंग करायची खूप हाऊस असते त्यामुळे जास्त आवाज सोडतात. उ जायचं आणि किती प्रदूषण करतात किती वायू बाहेर पडतोय आणि ते पण वाजतील आला की पेट्रोलचा जळलेला किती त्रास होतो नाकाला वगैरे मला तर खूप त्रास होतो त्याचा ह असं वास आला की त्यांचा वा म्हणजे त्यातून वा हवेचं पण प्रदूषण होतं ध्वनी प्रदूषण पण होतं. किती कर कशा आवाज असतो त्याचा मला खूप राग येतो त्या वला तरी ह
मला मला तर त्रासच होतो कारण गाड्या वगैरे दयला ना मला आधीच म्हणजे ते डोक ते दुखीचा त्रास आहे ना तर त्यातल्या त्यात त्या गाड्या वगैरे मोठ्या आमच्या इथच शेजारी लॉन्ग रीडिंग झालेल्या असेल विमान प्रवासी बसण्याचे तयार आहेत. त्या गाड्या जातात ना काहीत बुलेट तर एकदम क कसा तरी करकश आवाज असत. तर तो आवाज ऐकल्याने माझी एकदम चिडचिड व्हायला लागते. म्हणजे अक्षरश त्या असं वाटतं की नको हा आवाजच नको म्हणजे एवढं. प्रदूषण म्हणता येईल आपल्याला ते ध्वनी प्रदूषण होत असतं.
बरोबर. आपण सगळीकडे आता जलप्रदूषण पण सुरूच आहे कारण कारखान्यातील
आवाज गेला ग.
जात किंवाल्याला सटलं जात त्या होतसपास तरी जास्त करून नदीलाात सोडलं की. मासे मरतात मग माशांचं बिनकामाचं जीवन जात कारण ते पाणी त्या टाइमापरतं म्हणजे एक पंधरा दिवस असलं तर त्यावेेळेला ते प्यायला. लोकांना सांगत नाही नाही जरी त ण जर पिल्लं आणि जर समजलं नसतं लोकांना तर खूप पडतात लोक इकडे तर प्रमाण खूप जास्त आहे. अचानक कारखान्याचं पाणी सोडलं की लोकही आजारी फिक्स होतातच.
नक्कीच नकी मे टा सॉरी टाइम बघ माझ्या टाईम शोवत नाही झिरोज झिरज दाखवतय.
दहा चौतीस.
तू सांग मला टाइम कारण आहे ना मला दिसत नाहीये. काय झालं काय माहितीरो झिरो झिरो हा.
पाणी वगैर.